धुळ्याचं आहेत, मी मालेगावची हाय
ते
हॅलो
हा बोला ना
तुम्ही किती दिवसापासून काम करताय चार पाच दिवस झाले टास्क हाच हाय का पहिला तुमचा पहिले टाक्स हाच दिला का म्हटलं तुम्हाला पण हा, मला पण आत ताचं म्हणजे चार पाच दिवसचं झाले हा
कॉल्स
झाले थोडे बाकी आहे तुमचे किती झाले
हा
हॅलो तुमचे किती झाले म्हंटलं हा ना तेच दहा मिनटं बोलायला ना पूर्ण हा पूर्ण दहा मिनिटं बोलायला लावतायत ते हा पूर्ण दहा मिनिटाचा टायमिंग पाहिजे ते एक दोन सेकंड बोलून ते पण नाही चाल ते
हो ना
हम्म
माझे प्रॉपर काय
हो प्रॉपर मालेगावचे सगळे
हम् म्हणजे असं सांगू नाही शकत
हम् लग्न झालंय का तुमचं
हो झालय ना तुमचं
ह नाही
अच्छा
दहा मिनटं कॉल चालू राहू द्या, दहा मिनिटं झाले की आम हा हा मी काय म्हणते दहा मिनिटं कॉल चालू राहू द्या. दहा मिनिटं झाले का मी कट करेल, तुम्ही मला लावा म तिकडन चालेल?
हो
हा दहा मिनटं चालू राहू द्या कट करू नका अं
असंच नाही ठेवाव लागत का? कारण की मी पहिले केले ना माझे दिदीचे बोलावं लागतं का? हा, हा. हा, हा.
तर आपल्याला कॉल ठेवावा लागतो आणि त्याच्यामध्ये पण मी आधी बोललेल रेकॉर्ड होत असतो.
रेकॉर्ड होतं का?
हो आणि अ पुढचा टास्क जो असतो ना म्हणजे अस ऑडिओ येतो आणि तो आपल्याला इकड टाईप करून द्यावा लाग तो कधी-कधी ना आपलच म्हणजे कॉल्स केलेले राहत ना आपण जे बोलतो ना तेच आपल्याला ते ऑडिओ ते उदाहरण येत आणि तेच आपल्याला लिहून द्यावं लागत त्यांना म्हणून आणि ते चेक करतात की तुम्ही काय बोलताय? कसं बोलताय? म्हणजे, म्हणजे काय विषया वर बोलताय व ते चेक करतात आणि मग त्याच्या नंतर आपल्याला पैशे सोडतात आपण अस कॉल लाऊन हाय ना ठेऊ शकतो. नाही तर आपल्याला पैसे